हॅलो.
हॅलो.
हा आवाज याला काय माझा तुला? हा आवाज येतय का माझा?
हॅलो.
हॅलो. हा आवाज याला काय?
बोल की. हा येत
हम्म. काय करायल्यास.
जेवलीस?
होय झालं बघ जेवण. तुझं झालं?
होय झालं आत्ताच झालं बघ.
होय काय जेवलीस आज?
गवारीची भाजी, पालकचा भात. तुटा चपाती आणि डाळीची आमटी. तुझ?
माझं काय आज बटाटूची भाजी होती. चपाती भात आणि आमटी होती.
हा हा काय करायल्यास? बाळ हाय जागाय. झोपवायला लागलोय आता. त्याला पण दूध पाजला आता.
हा हा हा. अन् बाळाची तब्येत वगैरे बरी ये काय ग?
आहे की व्यवस्थित आहे सगळं.
होय हा हा हा मी पण व्यवस्थित आहे तुझी तब्येत कशी आहे?
मस्त आहे मस्त आहे.
हम्म. न आता किती दिवस झाला आता ब आपला फोनच नव्हता बोलणं पण नव्हतं दोघींच.
होय म्हणूनच मी पण म्हंटल तुला फोन कर.
हा आता तुझी डिलिव्हरी झाल्यापासन मी कुठं तुला कॉल केलाय.
नाही.
कॉल पण नाही काही पण नाही नुसतं काय मेसेज वरती काय जे काय असल ते बोलणं ह्याच्या व्यतिरिक्त
होय दोघीचं बोलणच नाही होय.
हम्म नाहीच की स्नेहान फोन केलेलिका नाही?
नाही आग स्नेहाचा कुठं फोन नाही काय नाही.
ती गायपच झाल्या कुठं.
अ मला पण मेसेज नाही अगं.
मला पण नाही आता किती म्हणला दोन तीन महिने झाले तिचा मेसेज पण नाही काही पण नाहीये बघ तिचा. होय. ग्रीष्मीरच पण नाहीच ग्रीष्मीरचा पण मला काही मेसेज पण नाही कॉल पण नाही काहीतरी इंस्टाग्रामला कोचित तर जी काय अस शाळेची रिल्स वगैरे काय असल तेच पाठवत्या त्याच्या व्यतिरि त काही बोलणं नाही काय नाही त ती ऑलरेडी ती बिझी असते एवढी ती कुठं लावत बसल आपल्याला.
बाकी कोणाच काय?
ह श्रावणी काय असत्या सोड ती काय असत्या ऍक्टिव्ह.
ती पण माझ्या स्टो ना वगऱ्या लाईक करत्या बाकी काय मेसेज वगैरा क फोन करत्या बघ कधी तर चुकून आठवून आली
हां तिनं काय वडापावच गाडा काढलाय ना?
होय गांधीनगर मध्ये.
हा मला तूच की मधी सांगितलेलीस की घा गाडा काढला तिनं वडा पवाचा तुपे.
तो हा तो मन्नाडे माळ नाही काय तिथंच तो आत जात तेला रस्ता हाय तिथच हाय म्हण रस्त्यालाच.
अरे बाबा होय काय म आता ती कॉलेज करत्या का नाही?
करत्या वाटत कॉलेज करत करत चालू आहे वाटत.
होय काय म्हणजे फक्त एक टाइमच करत असल मला वाटतय संध्याकाळच की नाही आता पावसात तर लई बिझनेस होईल तीजा.
अ नाही मम्मी पण मदतीला असत्या म्हण.
हा हा हा.
मम्मी आणि ती मिळून करतात.
त्या हिचे अंकिताचे पण पप्पा वारले की वाटत मध्ये आता एक पंधरा दिवस झाले.
कसं काय ग?
होय श्रवणी नाही सांगितली तुला?
होय मला नाही माहिती.
मी पण स्टोरी बघितली ति ना त्यात म्हणजे एक पंधरा दिवसाच्या अगोदर, म मला वाटलं तुला माहिती अस जर का श्रावी सांगता ना, म्हंटल माहीत
नाही स्टोऱ्या गरा आता डिलिव्हरी झाल्या. पासून मी कुठे जास्त फोन मध्ये इन्वॉल्व्ह असतोय. तेवढ्याच ओळखी-ओळखी ओळ हा भेटत नाय. तेवढच ओळखी-ओळ खीचा हा झोपला कि नही? इनवॉल्व असतात तेच फक्त बघतोय ग.
होय की, हां. हम् आणि बोलती का लहान ये, लहान मुलं य म्हटल्यावर होत नाही ना?
होय ग आत्ता कुठं? काल महिना पूर्ण झालाय, वीस तारखेला. आता दुसरा महिना. तुमच्या बळाला कितवा महिना ग, काय ब एक वर्ष?
आमच्या बाळाला, दहावा. आता दहावा संपुन् आता अकरावा लाग
लागणार, हां हां बाई कीतक्यात मोठे होतात बाळ, समजत नाही माहितीये, आता आमचा तर कीं क्यात महिना झालाय, बघता-बघता आणि घरात बाळ आलं की नही सगळं म्हणजे
हेच मोहलच बदलतोय.
हा अन टाईम पण कधी गेलेला समजत नाही.
हां हां आमचं तरी काय? आता उलट तरी ते तुझं लहान ये अजून तुला काय वाटन झाल ते आणि जर आता मोठं जस रांगायला चालू होत की नाई तव्हा नको नको होतय. आता आमच्या नारूला, पकडू पकडू पण आम्हाला पुरं होत, आम्ही कंटाळतोय.
लक्ष देत जा, बाबा चूकून काय तरी खायचे वगैरा.
अगं बाई लंई सगळ्या वस्तू माहितीया आमच्यात नाही नाही म्हटलं तर सगळ्या वस् तु आमच्या मम्मीना आणि आमच्या आईनं वरतीच ठेवलात कारण का तिच्या हाताला येऊ नाई म्हणून. ती जे गावल त्यानी, आम्ही काय कुठ बाहेर सोडतच नाही सोड, काय दोन ह्या घरातच असत्या खाली आमच्या घरात त असत्या, पण कसय तिला कुठ काय गावल अन ते तोंडात ती घालल, त्याचा हेच अंदाजच नाहिये कु ट काय तर खायचं आणि लई म्हणून पकडाया लागत तिला कस कसं य माहितय लई रांगत रांगत पुढपर्यंत जातेय ती. त्यामुळे तिला लय पकडायला लागतय सारखं-सारखं. हां उलट ती लहान होती ना, तेव्हा आणि आम्हाला वाटायचं कि शांत य बाबा. हम्म.
बात आहेला
उलट तू. अगं होय दात याला तर सगळं खात्या, आता जेवत्या सगळं. चपाती, अं भात खात्या, म्हणजे. हम्म अग म्हणजे जे आम्ही खातोय ना आता आपण?
वरणभात, नही.
हा वरण भात तेच की, असं नॉर्मली म्हणजे आपण जेवढं तिकट खातो, तेवढं तिखट नही खात. जस की हळ म्हणजे आपली बटाट्याची पिवळी भाजी, मे तीची सपक, म्हणजे बिना मिरचीची भाजी असं. हां तिखट काय घातलं तर ना खायला, रडत्या. हां अन तिला लय लवकर दात आलेत ग, म्हणजे लय वेळ लागलाच नही, असं वर्ष झालंच व्हय तिला लय लकर दात आल्यात.
तरी पण बरं झालं नाही ग नंतर न त्रास होण्यापेक्षा आताच सगळं होऊन गेल सोडली पण.
हा मग तेच्यामुळे तिनं म होय दूध तिनं सोडलं तेच्यामुळे ते खायला लागली ना सगळं आ तिला दात यात येताना तिने दूध सोडलंयता फक्त ती मला तरी वाटतेय ब. हा तिनं आपपच सोडलं फक्त आता ती मला वाटतेय संध्याकाळी सकाळी उठल्यावर एकदा पित्या ब दूध. ते रात्री झोपतानाच तेच्यावरती ती दूध दिवसभर पित नाही. होय नाहीच आणि त मस् तो खाऊन पिऊन असते ग शांत समाधानीये ते लै बाळ.
अगं छान आहे की म उलट आणि तिजं तिनं दूध सोडलं म्हणल्या तर मस्तच कारण की एक एक किती दूध सोडायला प्रॉब्लेम होतोय माहतय.
होय ल आता टुनूला पण त्यांची मम्मी चटणी वटणी लावायची. सोड दे मन. हो नाही नारायणी कशी अस म्हणजे एकदम सो ताहूनच सोडली खायला प्यायला लागल्या आता तिज मग तिला कस भात त वगैरे चारत्यात चपाती चारत्यात ते वरण मधे करून भात तरी पण ती आमच्या आता ताटातली अशी दिली तर ती खाते स्वतः स्वतः चावून.
हा हा आमची पण होवी ला की नाही त म्हणजे वर्ष झाल्यावर तिला दूध आलं ग त्याच्या आदोगर दूध नव्ह त गाईच किंवा फॉर्मिला दूध असते ना ते वरच दूध तेच होत आणि वर्षानं तर ना हिला दूध आल मग ते दूध ती म्हणजे पाजत होती म नंतरन तिला सगळी ओरडाय लागलीत ग की आप आता कशाला पाजा लागल्यास आता कशाला ती घाणेडी सवय लावायल्यास. मग की नाही तिला ती अगं महिन्यात सवय मोडना महिन्याची. मग नंतरन तिला शिकवलं की तिथं बँडेज लावाय लावलं. आणि म्हंटलं हात झालाय हात झालाय मग तिनं कुठं सोडली.
लहान मुलांचं अ इतक चमत्कार आहे.
मग काय भरपूर स्ट्रगल कराय लागतोय बाई.
नाही नाही सोडू होते मी पण आमच्या आईचं बघितलं ना आमच तर आमच्या तर लहान मुलंच नव्हत बाळच नव्हतं त्याच्यानंतर आमच्या रेका डिलेव्हत बघित त्याच्यानंतर आता नारू जशी जशी डिलेव्ही पण तिजी तच झाली कोल्हापुरातच म त्याच्यामूळं सगळंच आम्ही बघितलं ना. घरातल्यानी कि आता ती लहान लहानापासन आता ती एक वर्षाची होऊ परेंत तिला आम्ही आता आम बघित लय कि ती काय करत्या कशी करत्या काय राहत्या लई सतावते ती पुरगी एवढी ह्या ना चंचल आहे की दोन मिनिटात तिकडत दोन मिनिटात तिकडत.
माझ्या पण बाळाला दूध नाही आहे वरचच आहे दूध.
म आमच्या आईला तर कुठं आमच्या आईला पण वरचंच होतं बाळ तिला पण नव्हतंच.
होय अगं मी डॉक्टरांना विचारलं तर ते काय बोलले माहितीये सी सेक शन साणलेलाल. म्हणजे भरपूर बायका असतात त्यांना दूधच येत नाही. सी सेक्शन वाल्याना. सीझल झालंय ग मला पण
अव्वा तुझ सीझर झालं अगं तरी पण आमची मम्मी म्हणाल ती मला पाद विचार की ग तुझ्या मैत्रिणीला नॉर्मल झाले कि सीझर झाले मी म्हंटलं मी साक्षीला विचारलेलंच नाही मम्मी मुली विचार की पाप काय झालंय बिचारीच सीझर झालेय की नॉर्मल झाले नॉर्मल झाले की कस एवढं तापत्र होत नाहीत
ते इश्यू होय मला नॉर्मललाच सांगितलेलं पण काय झाल माझा नववा लागुन पंधरा दिवस झाले आणि पंधरा दिवसाची सोनोग्राफी कराय लावली. आणि मला डेट दिलेली जुलैची बारा आणि मग काय झाल सोनोग्राफी केली आणि सोनोग्राफीत लगेच समजलं केला र तर पुरवठाच पोहचना.
अरे बाबा म.
बाळगुद मरा लागले मग उगास म हा मस सिझर उगाचच कशाला एवढं नऊ महिने वाढवायचं पोटात. आणि ते बाळच हातात नाही म्हणटल्या वर मग काय उपयोग म्हण म्हटलं करून टाका सीझर.
हम्म चालते मी थांब मी परत करतो तुला कॉल हा. हा.